ह
म
मी माहित आलं की त्याच
हॅलो
हा बोला ना.
हा येतोय का आवाज?
हो येतोय ना. काय कर
काय करते ग?
हा आणि होर ते काम हॅलो. हॅलो.
ह बोल.
आवाज येत इग.
हो येत आहे ना.
हम्म अ माार कुठून बोलताय तुम्ही?
ह्.
हॅलो.
स्वयंपाक झाला का?
हो झाला ना तुमच?
आमच पण झालं.
हो.
तुमच्याकडे पाऊस येतोय का आता
हो एक आहे ना पास
आमच्याकडे पण येतोय हो.
आमच्याकडे कालपासूनच येत.
तर सुरू झालंय थोड्या वेळ दुपारपसून
हो. पासा पाऊस आल्यानंतर काय करता तुम्ही मस्त छान टेस्टी खा. असं वाटत का नाही तुम्हाला?
हो मग खाऊशी वाटत ना. चायनीज तलकट क्रिप्स क्रिप्सी पाणीपुरी वगैरे मके चिकंस
हो हो.
अ.
हो पाऊस आलात तर तेच ख आता
हो फास्ट फूड जास्त खाच वाटतं.
हो त पाऊस आला का खूप चिखल होऊन जात. त त्या्हा कठ जावस नाही.
हो ना पण पावसतक छान क्लायमेट असत लोक उलट पावसाला कि फिरायला जातात.
हो क्लायमेट असत छान. पण मग पाऊस असला का खूप असा कपड्यांचा वास येतो बाहेर निघावणे लागत खूप चकचक असते त्यामुळे खूप कंठायच.
नाही. कपडे ओलत असतात.
हो ना.
हो ला की बाकी तुम्हाला काय आवडतं. आम्ही शेंगदाणीची आमटी भात टमाट्याची चटणी वांगी बटाट्याची भाजी मसुराची डाळ.
हो का?
हो तु्ही काय गेलं.
अ डाळभातच केला डाळभात केला मी पण
हो का? वरनतभात, भाजी, पोळी.
मसाल्याच नाह वोढच जास्त
हा,, मसाल्याची अॅसिडिटी पण होती ना,, काय काय दिस नऽ
हो,, तुम्ही ते मसाला वगैरे घरी बनवता का मग?
हो, बनवतो ना.
हो ना,, कुठे? सर्व मसाले का,, म्हणता तो काळा मसाला,,
काळा मसाला, लाल मिरची,, हळद,
हो ना,,
ह, ए, आवाज कर ना,,, कृष्णा,, अई ऽ राजवीर,,
स,
पर ऐकतीच नाही एकदा फोन बघायला लागले की
हो
हम् परांना का फोन भेटला की ते,, आहे राात नेऽ
बर, पर्सनल माहिती नाही सांगायची त्याात काई,,
हॅलो,,
हॅलो,,
स
पर्सनल माहिती सांगायची नाहीऽ पसुन माहिती नाही सांगायची रात काइऽ
हो,, तेऽ बाकी काय म्हणत मग? कुठे, तुमचं शेड्यूल काय असतं दिवसभर?
हम्म,
हॅलो, तू वाचतोय तो,, अऐ नािं तुमही,,
फोन येतोय ना,
हं,, म,
बाकी नवीन काय काय असत? तिकडं,, तुमच्याकडं, म्हणजे,, कुठला सण सेलिब्रेट करता?
आमचेकडे स्पेशल कृष्ण जन्माष्टमी,, आणिऽ जयंती असते,, ते खूप मोठेऽ बस जल्लोषच साजरे होतेऽ दिवाळीला जसं फराळ वगैरे करतात तसं, जन्माष्टमीला सर्व करतात.
अच्छा, अच्छा, अ्छा,
ते मानभोव पण,,, अं, उपास वगैरे असतो,,, हो,,
नाग पंचमी वगैरे, सेलिब्रेट करतात नाही?
नागपंचमी वजल नाही सिऽ
अ, नागपंचमीला काय स्पेशल असतं? म्हणजे काय करता हीऽ ह
बंदरे.
हॅलो,
दादालीऽ काच पायऽ नाग पंचमी ला ना ते वारुळाचंऽ पूजा वगैरे करतात,, दूध वगैरे घऊन जातात,, नागाची पूजा करतात,, तर मिटवते.
हो हो. नागपंचमी सण आपण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा आहे. त पहिलाच सण असतो ना?
हो.
हम्म. त्याची भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे खाद्य पदार्थ बनवला जातो ते नागपंचमीला काय खीर?
गव्हाची खीर बनवली जा ते गहू वगैरे घालून बिगट टाकायचे असतात गहू
काहीतरी बनवता?
हो.
पारथी
गव्हाचे पिठाचे ते कानवळे बनवतात.
हो.
परत खीर गव्हाची दोन, तीन दिवस गहू दोन, एक दिवस गहू भिजत टाकून ट कांडून वगैरे त्याची खीर बनवता गव्याची? हम्म. तुमच्याकडे गणपती वैरे सेलिब्रेट
त्याच्या गळ्यात असतो नाग
हम्म.
हम्म. जस नागाची पूजा केली म्हणजे शंकराचीच पूजा झाली असं पण काहीतरी महत्त्व आहे त्याचं.
हो. शंकराला ना खूप प्रिय आहे ना त्याच्या ते गळ्यातच असतो ना?
कृष्ण बाप्पाचं पण
हा. कृष्ण उपस पण आण तेे.
कृष्ण बापपाज पण म्हणजे ना कालिया नागा सोबत हे आलं होत ना त्याच्यामुळे पण म्हणजे कृष्ण म पज च पण विशेष मान आहे बुवा
हम्म.
नागपंचमी नंतर हा. हॅलो वटपोर्णि वटपौर्णिमा पण असते ना. वटपौर्णिमा तर जून मध्येच असते.
हो. वटपौर्णिमा पण असते. तर ते व्रत त वगैरे असत सुवासिनी साठी वडाची पूजा करता जन्मोजन्मी हाच नवं सात जन्म असणारा मिळावा ह्यासाठी
ओर नी
त्याची पण कथा मस्त, ऐकली होती कधी
हो.
हम्म. कसले कसले उपवास असता?
आमच्याकडे दत्त जयंती आणि कृष्ण अष्टमी स्पेशल असती बाकी म्हणजे बाकी मग एकादशी आषाढी एकादशी वगैरे श्रावणातले चार सोमार.
हो ना.
हम्म श्रावण महिना सुरू झाल्यावर त्र्यंबकची वारी असते ब्रह्मगिरीची दर सोमारी पहिल्या अनं तिस वेश श स सोमवारी खूप गर्दी असते
जास्त करून श्रावण महिण्यात भरपूर उत्सव असता
हो रक्षाबंधन असत जन्माष्टमी असते
हो
खूप सारे सण आहेतं तुम्ही दिवाळी वगैरे पण सेलिब्रेट केलीस
दिवाळी दिवाळी पण मस्त असते दिवाळीत पण छान मस्त आनंद घेता येतोय
दिवाळीला काय काय घेतात तुम्ही काय काय सेलिब्रेशन असत
दिवाळीत मुलांना खूप मज्जा येते त्यांना फटाके ओढ वाजवायला
नवीन ड्रेस शॉपिंग सुट्या मामाच्या गावाला जायची मज्जा पोरांचं खूप असतं
कठायला भेटता
हो
आखीणं अजून काय मग
बाकी मजेत
हो ठीक चालेलं मं अजून काय स्पेशल
काय नाही आपलं डेली रुटीन घरातलं आवरायचं वगैरे
ठीक ठीक